ठेवू?
हॅलो नमस्कार.
नमस्कार.
कसे आहात तुम्ही?
मी बरा आहे तुम्ही कसे आहात?
हां मी पण बरी आहे, अजून तुम्ही काय करत होता?
मी बसून विचार करत होतो, मी माझा तुमचं कॉल येण्याच्या अगोदरच माझ्या मित्राचा फोन आला होता.
हो हो हो.
त त्याचा त्याच्याबद्दल सांगत होता, म्हणजे कसं तो एकटा राहतो आता मग ते अ मुलं बाळांसोबत. एकटा राहतो. तर त्याला काय काय अडचणी येतात ते सांगत होता मला.
हो हो हो हो. बरोबर आहे.
जसं म्हणजे अदोगर तो त्याच्या आई वडिलांसोबत राहत होता. जॉईंट फॅमिलीमध्ये तर त्यावेळेस त्याला काय काय त्याला काय काय सोय त्याच्याकडे होती, म्हणजे जर ते कुठं बाहेर जायचं गावाला
बरोबर आहे ते अ न्युक्लियर फॅमिली आणि जॉईंट फॅमिलीचं ना ते आपलं आपलं ते एक महत्त्व आहे. कुणाला जॉईंट फॅमिली आवडते, कोणाला न्यूक्लियर फॅमिली आवडते. सगळ्यांचं आपलं एक डिसॲडवांटेज पण आहे आणि ॲडवांटेज पण आहे त्या
तोटा पण आहे आणि नुकसान पण आहे तोटा आणि फायदे पण आहे.
बरोबर आहे फायदे पण आहे नुकसान पण आहे जे जॉईंट फॅमिलीमध्ये राहतात ना, त्यांना न्युक्लिअर फॅमिली खूप आवडते. आणि जे न्यूक्लिअर फॅमिलीमध्ये राहतात ना, त्यांना जॉईंट फॅमिली खूप आवडते त्यांना वाट आता की न्युक्लियर फॅमिली आम्ही आम्हाला हे नाही अ हे आम्हाला ते नाहीय आणि का ते जे जॉईंट फॅमिली असते तर आम्ही कुठेही जाऊ शकतो, मुलांना घरी सोडून. आणि जे जॉईंट फॅमिली असतात ते ना, त्यांना विचार असतात कि किती छान त्यांची अं ते चाललंय त्यांचा अ फॅमिली चा चालली की हो की न्युक्लिअर फॅमिली आहे एक कुठेही त्यांची मर्जी क कधीही कुठेही जाऊ, त्यांना काही कुणी, त्यांना काय हाय नाय, कोणीही बोलायला तुम्ही कुठं चाललाय, या त्यांच्या हो, पण तेन तेच सगळं आपल्याल्या जागीला, ते बरोबर ए, बरोबर पण आहे आणि काही काही गोष्टींना ते, एक कर्ज पण हाये की हा जॉईं जॉईंट फॅमिली पण जास्त, जास्त जॉईंट फॅमिली असल ना तर त्या तिथं पण आपल्याला काही ना काही तर अं आडचणी जरूरी येतात.
हो बघते तर तुम्ही एकदम, बरोबर बोलला तुम्ही, पण आता जे, अं माझ्या मित्राचं जे कारण आहे म्हणजे असं त्याचा जे विषय आहे, त्याला कसं म्हणजे काय, की जी जी मिसेस आहे त्यांची जी मॅडम जे आहे, बायको ते पण सर्विस करतात आणि ते जर ते सर्विसला गेले की पाठीमागे मुलांकडे बघणारं कोणच नाई नसतं, तर आता दोघांमध्ये, कोणाल तर एक तर हा, दोघांमधे कोणाला तरी एका, एकाला आपलं करिअर सोडून फ फॅमिली, हं फॅमिलीला बघावं लाग, लागलं आहे म्हणून त्याचा असं विचार आहे की, जर कोणी तरी आपलं सोबत असलं असतं, आपल्या घरच्यांचा मोठा, जर आपण सगळ्यासोबत राहिलो, असलो असतो तर म्हणजे, जर दोघंही बाहेर गेले कामाला, तर पाठीमागं शाळेमधनं जर मुलं आली रिक्षानी तर फक्त रिक्षातनं आली किंवा त्यांना घरी आतमध्ये घेऊन ये येण्यासाठी कोणतरी, बघणारं, कोणीतरी पाठीमागं पाहिजे कारण- तर सध्या जे चालू आहे, त्या पूर्ण आपले दुनियामधी कि बाबा छोटे मुलं जर बाहेर गेली की आता कुणाला आपण विश्वास ठेऊ शकतो
विश्वास ठेवू न शकत, बरोबर सांगताय तुम्ही, पण जे अं जॉईंट फॅमिलीमध्ये अगर फक्त तुमच्या घरात आई आजोबा आ असेल ना आ आज्जी आजोबा, ते ठीक ए. जेव्हा तुमची, का का मोठी फॅमिली असेल ना तुमची, जॉईंट फॅमिली का तुमचा अजून एक भाऊ आहे, आणि तुमचे त्यांचे त्यांचे पण मुलं हेत, ते खूप त्यांचे ना भांडण होतात, भांडणं होतात तर त्याला पण तेच पाहिजे, हिला पण तेच पाहिजे. ते खूप ते भांडण असतात जॉईंट फॅमिलीमध्ये ते पण, मला तर असं वाटतं की नाय हा असायला पाहिजे, मोठे माणूस असायला पाहिजे घरात. आजी आजोबा असायला पाहिजेत. तर पर ते मोठीच जॉईंट फॅमिली नसून, नसायला पाहिजे. कारण की जे दुसरं अं परिवार असतो ना, दुसरा कुटुंब असतो. ते खूप त्यांच्यात ना एक ते जळायचं पण खूप खूप असतं. हा तुम्ही, हू, ते दुसरे खा, अं तुम्ही काही तुम्ही केलं ना, ते दुसऱ्याला कधीच ते, ते खुशी नाही होणार, ते बघून ना आनंद आनंद नाही होणार त्यांना. ते ते सारखं सारखं त्यांच्या डोक्यात असंच असतं. की हा त्यांनी तसं केलंय, त्यांनी तसं केलंय तर, मला पण तसंच पाहिजे. मला पण तसंच करायचंय. त्याची मुलांनी हे घेतलं तर माझी मुलाला पण तेच पाहिजे. त्याची मुलाकडे, हं हा, हो हा वस्तू ए तरं त्यांच्याने महांग वस्तूं माझ्यां मुलांकडं पाहिजे ते अं तो कुठं तो त्यां त्यांनी ते खाल्लंय नां तरं माझ्यां मुलांला पणं तेचं पाहिजे. जॉईंट फॅमिलीमध्यें पणं खूंप अडचणी असत्यांत ते आपल्यांला दू दूंरचां बघूंन आपल्यांला तिला असं वाटलं की हां ती खूंप ते एन्जॉय करतं असंन ते कुठंही जाऊं शकतांत जॉईंट फॅमिलीमध्यें तुम्हीं कां कुठेही जाऊं नाहीं शकतं हां अगं तुमच्यां घरांत आजी आजोबा असतं आहे नां मगं ते ठीक आहे की हां ते कुठे माणूंस पाहिजे जेव्हां तुमच्यां घरांत असं नसेल नां की हां दोन्ही साईडनी ते बरोबर विचांर करतांत ते है मंग ते खूंप ते कठीण आहेतं जॉईंट फॅमिलीमध्यें राहांयला.
अगदीं तुम्हीं बरोबर बोललांत तुम्हीं हो ते म्हणजे आंता आपले जे मोठे जे असतांत त्यांनी अं आपले जे मोठे असतांत त्यांनी व्यवस्थितंपणे आपलं जे मुलांच संसार आहे ते व्यवथित पद्धतीने अं डिवाइड करूंन दिलं पाहिजे कि बाबां हे तुमचं कामं आहे हे तुमचं कामं आहे आणि हे कधीं शक्यं होतं म्हणजे जॉईंट फॅमिली कधीं शक्यं होती ज्यावेळेस सगळ्यांच संसार म्हणजे एकत्रं राहूंनही हां एकां एकांच सोबतं राहूंन सगळ्यांचा संसार वेगळं वेगळं जरं करतां आलं म्हणजे सगळ्यांच आपलं हे चूंल वेगळी वेगळी करतां आली. हे सगळ्यांनी आपणं स्वंतः करायचं स्वंतः खायचं. स्वंतः बोलूंन आपल्या मुलां बाळांना खांयाला घांलायचं.
नाहीं तरं कायं होतंय की एक एकचं कामं करतं राहतो आणि दुसरा तो मजेत राहतो की हां ती करते नं कामं आपल्याला कायं घेणं देणं आहं म्हणूंन नां असं मलां असं कधीं कधीं वाटतं की ती फॅमिली खूंप चांगली आहे. आपलं खावं आपलं हे कांहीं तुम्हीं तुम्हांला कायं करतां ते तूम्हीं मी एकटं करूं ते तुम्हांला जेंव्हां तुम्हांला असं वाटतं नां की हां मलां कुठंतरी जायचं आहे. तरं ते हां ते आपल्या असतं की हा आपल्या आपणं मुलांला कोठे सोडूं कुठं सोडांयचं आंता आणि हे तेव्हां त्यां टाईमांला आपलां असं असं वाटतं जॉईंट फॅमिलीच खूंप चांगली कि कू मागं कोणां कोणंतरी असतंच नां तरं मुलांना पाहिला.
हो हेचं त्याचं म्हणणं आहे की जरं असं असं झालं म्हणजे कोणं आहे पाठीमागे बघांयला तरं तेही स्वंतः आपलं स्वंतःचं कांहींतरी करूं शकतो कांहीं छोटं मोठां व्यवसांय पणं करांयचा विचार केलां तिनी तरी त्यांला म्हणजे बाहेर वेळं द्यांवा लागणारं त्यांला बाहेर वेळं देतां येतं नाहीं तरं तो घरांत संध्या जे कायं त्यांच्याकडं नं जमतंय ते करांयचा प्रयंत्न करतो तरं त्यांची अशी मनो- -स्थिती आहे की जरं अं कोणं जरं सपोर्टला आलं की मी त्यांसाठी बरं राहील आणि तुम्हीं जे म्हणतांय ते पणं अगदी बरोबर आहे की जसं मोठी फॅमिली असली जास्तं जास्तं मोठं कुटुंब असलं की सगळ्याना त्रास होतो, सगळं जी ज जिमेदारी जी असती एकच वर एका ही व्यक्तीवर जर आली, की ते त्रास होतो सगळ्यांनवर व्यवस्थित पणे सगळ्यांची कामं सगळ दिली तेव्हा तुझं हे काम आहे तू स्वतःच काम व्यवस्थितपणे केलं पाहिजे, हे बघणार मोठं कधी कोणतरी पाहिजेल आणि कोणीतरी एक थांब थांबून
बरोबर सांगत बरोबर सांगताय तुम्ही पण तसं असं, कोणत्या कोणत्या फॅमिलीमध्ये असं नसतं की हां की सगळ्यांनी एकच मत हे कोणी, कोणी म्हणतात ना मला असं नाही पाहिजेल कोणी म्हणणार आम्हाला तसं नाही पाहिजेल सगळ्यांच एकमत, मत नसतं जॉईंट फॅमिलीमध्ये की खूप त्रास होतो त्याच्यात पण खूप ते अवघड असतं की जॉईंट फॅमिलीमध्ये मिळ पण राहायला एकमत नसतं सगळ्यांचं
हो म्हजी जर अ तुमची जे म्हणजे, जी मोठी अ, जी असती घरातली तिने जर काय घेतलं तर लहान दुसरे जे असत्यात त्यांना असं वाटतं की आम्हाला गरज नाही हाय, ती वस्तूची तरी ही त्यांनी घेतलं म्हणून आम्ही ते घेणार
हों असंच असत ते कि म त्यांनी घेतलय ना, त्याच्याने ते हो पण मला पण पाहिजेच, त्यानी ते घेतलंय ना तर मला पण तेच
असं असं म्हणणं म्हणजे हे चुकीचे हाय, असं नाही झालं पाहिजेल सध्या तर म्हणजे आपण जस विचार करतोय आपण जसं म्हणतो त्या हिशोबानं अस तर नाही झालं पाहिजे पण, सगळ्यांचे जे मत असते ते सगळ्यांचे वेगवेगळी असते, आपण सगळ्यांना आपलं जे म्हणणं आहे ते सगळ्यांना आपण नाही
सोबत घेऊन नाय सगळ्यांना सगळ काही सगळं भेटत नाय कुणाला जॉईंट फॅमिलीमधी पण राहून काही, काही गोष्ट्या ती असतात, त्यानंला भेटत नाय अडचणी येतच येतात आणि जे न्यूक्लियर फॅमिली मध्ये राहत तर त्यानंला पण काही ना काही कुठेही कुठेही अडचणी त्यांच्या समोर येतच येतं, कुठेही जावो आपल्याला का, अडचणी येणारच हेय ते जॉईंट फॅमिलीला त्येला न्यूक्लियर फॅमिलीला बघून तो च, ते, गं ल, ते विचार करत असतो की हा का श आपण पण तिथं ज जॉईंट न्यूक्लियर फॅमिलीमध्ये राहिला असताना आपल्याला खूप आपण तरक्की केली असती असं आपण खूप आपण, मजेत राहिलेला असतो. आणि जी न्यूक्लियर फॅमिली असते त्यानंला असं वाटतं की हा पण जॉईंट फॅमिलीमध्ये राहिला असता तर आपल्याला खूप मजा आली असती. सगळे मु मुलं मुली अ मिळून खेळल्यात त्यात, हम्मं सोबत राहिले असते, पण सगळं दुरूनच, लांबून खूप चांगलं दिसतं आणि त्याच्यात जाऊन मग आपल्याला माहीत पडत की
बरोबर हाय, असं वाटत, असं वाटतं दुसऱ्यांचं चांगलं होतंय आप आपलं खड काहीतरी कमी आहे, असं नेहमी असं वाट त, दुसऱ्याला असं वाटत, त्यांचं चांगलं आहे आणि आम्हाला आमच्याकडे काहीतरी कमी आहे. हे नेहमीच चालत राहणार.
बर बाय, तुम हो, हो मला तुमच्यासंग बोलून खूप चांगलं वाटलं. हो.
विषय बोलून तुम्ही तुमचा वेळ दिल त्याबाबत तुम्हाला धन्य- तुम्हाला आभारी. आणि तुम्ही तुमची काळजी घ्या, तुमची कुटुंबाची काळजी घ्या. आपण पुन्हा बोलूया.
बोलूया बरोबर आहे, नमस्कार, नमस्कार.
शुभ रात्री ओके, नमस्कार.